हॅलो हम्म काय कर
थांबा. आवाज येईना झालाय वो.
हॅलो.
हा आता, हॅलो.
हा आराम हाय घरातलं.
आवाज येइना झाला.
हॅलो. हॅलो.
हॅलो.
हॅलो, हॅलो.
हा हा आता आला? हा आता आला. हा. आम्हाला पण आले.
हा काय करता? आराम.
हाय बघा तुमचं.
हा आराम आहे बघा. जेवण झालं? नही अजून. नाही अजून आता. हा हा लवकर झायल का जेव
नाही अजून ईडच होय मी आज गुरुवार होतो. उपवास असतोय म्हणून लवकर जेवलोय.
हा माझा पण उपास असतो खरं. मी आज केले नाही. त्बतले बिघडली. तब्येत बीगडले म टॅबलेट घेते ना. जेवले म आज.
वेळा आपले होते का? - -
होय क्लायमेट बिघडले ना फार.
हा... हा... त्याच्यामुळे तब्येत बिघडल्या.
बगले
हम्म... पावसाच हा... आहे की, आज काय पडला नाही जास्त जरा झिरमाट होत. काल.. काल
हा... हा... कुठल्या हा... हा काय नाही
काय केलं
आम्ही च चपाती भाजी
हम्म.. हम्म.. छान हे वातावरण काय तर पायशी, पायाशी, छान लागत नॉर्मल हों हों नॉर्मल जेवण अपार्टमेंट काय तरं. - थंडी मध्यें अ.. भजीई... गीजीई.. -
अहम्मं्...... -
नवीन नवीन कायतर लागतं. -
असल्याक वातावरणात कायच च रा पाहिजे. - वेगवेगळं हम्म
आणि, त्या म्हणत फिरायला वगैरे किठे गेले. तर तेन पळतात
तसाटोयक्ट घेणे कॉलेजला असतातकांमग. -
हम्ं हम्ं हम्ं. - कॉलेज करता कायं? अजून. -
होय, अ.. आतां बी. कॉम ला. असते.
होंय हां हां हांआ. - पावसामध्ये आता घर ब झा. - फॉल्स वगैरे बघण्यासाठी. -
होयं . - पावसामुळे वौय बघण्यासारखं आहे. वॉटरफॉल त परंतु गेलो नां कॉनी. -
पण. हे पावसाळ्यांतच ओपन असतात. ते कीं. -
होयं. थांबा एकचं मिनिट. अ.... -
हां... अ. हां.... अ. -
हां अ बौल. -
हम्... पावसाळ्यात त छान बघायला मिळतं. खरं ते. -
होयं, वॉटरफॉल ते ओपन आहे. आता सगळीकडे परंतु गेलो नाही कॉलेजला सुट्टी नसते आणि मगं- मग शनिवार रविवार असते. मग स्टर्डी पण असत. त्यामुळं - जायला भेटले नाही. -
हां... हा... ह.. नाही. अजून तर्ं नाही गेले, जायचंय पणं. आणि गेलो की एकदमं, बांबोलीअ बाबा फॉल्स सगळ करून. - दरवर्षी आहेत तें. - आता गोव्याला वरत बीच, वगैरे बंद असतात. - गेल्या वेळी, भर पावसात आम्ही गोव्याला गेलो होतो. पण, बीचमध्ये जायला दिले नाही. -
हम्म्ं हम्म्ं. -
हृयलूमधून बाहेर पडच हे पूर्ण पाऊस तिकडचा पाऊस. - पणं फार् डेंजर आहे. गोव्याचा. - ईकडे बेळगावला असतो ना. आ इकडून गोवा जवळ पडतो. -
हां हां.
हम्म पण पाऊस तिकडचा फार डेंजर आहे समुद्र हाय ना?
होय तिकडच्या सा भागाला मुंबई, पुणे, बेळगांव या साईडला जरा पाऊस जास्तचं असतो.
जास्ताय. महाबळेश्वर टाईप चाय थंडी पूर्ण महाबळेश्वरं सारखीचाय. त्या बाहेर उभ रहोल्या करू थंडी वाजाली. रेंज येत नाही आहे नां आता पावसामुळे. आणि काय म्हणता?
काई नाही बघा.
जेवणं तुम्ही करत नाही ममी करते काय?
नाही असतेत दोघी मिळून करतोय.
दोघी मिळून करता काय? हम्म हम्म हमम्
हा होय येतोय.
जेवण करायला येतं.
येतय -येतय.
सगळं बनवता कायं?
होय जे येतय ते बनवतय. जे येत नही बनवते अस काय
ह ह चालतयं चालतयं. आणि काय स्पेशलं असं काय येतय?
येतय ते अ रोटी येत हा ते चपाती वगैरे येतात परंतु भाकरी जरा असं भा भाजताना जरा अस असं नीट व्यवस्थित भाजता तेन येत नाही ना? म्हणून मम्मी खर भाजत्या. मी वडवून देतो असं काही तर हा.
बट काय तर मदत करताय ना झालं. सप्पाची तर आहे ना ऑप्शन?
हा ऑप्श जे येते ते बनवतोय. जे येत नाही ते मम्मी बनवत्या. असं काय दोघी मिळून करतोय परत फास्ट होतय.
हो हो चांगलाय होय लगे वेळ लागत नाही दोन मिंट जेवणाला एकट्यान केल तर वेळ लागतोय. दोन्ही टाईमाच स्वयंपाक दोन टाईमाला करता काय?
होय स द सकाळ -संध्याकाळ करतोय गरम -गरम आता ह्या उ पावसाळ्यात जरा गरम गरम खालेल
गरमच पाहिजेल. होय होय गरम गरमच पाहिजे. चपात्या तेवढ्या दोन टाइमा च्या बनवल्या तर बर पडतात आणि.
होय तेवढंच जेवढं गरम गरम खईल तेवढं तब्येत पण चांगली राहत्या अस
हो हो ते तर आहे ते तर आहे पण आता भाज्या वगैर पण व्यवस्थित येत नाही येत. सकाळीच त्यांनी फ्लॉवर आणलेलं पूर्ण अम्म
औषध जरा मारा लागल्यात नव्ह ते ह्याच्यामुळं.
होय औषध पण मारलेच सोडा पण ह्या पावसामुळ थोड्या तरी पण खराब येतात भाज्या जरा. लवकर खराब होत्यात भाज्या. फ्लावर केल्या फ्लावर मध्ये तर फार ते हे होते. म्हणजे अळी -अळी असतात ना बारीक -बारीक.
हा हा हा हा होय जरा अणत्यात ग. कोबीमध्ये नसतात. पर फ्लावर मधे असतात. फ्लावर मध्ये असतातच म्हण..
फ्लावर मध्ये असतातच वरण चांगलं दिसतय फ्लावर पण आतमध्ये असतातच काय
आतच असतात होय.
हम्म.
त्या त्या त ठेवायचं करायच्या अगोदर म्हणजे हे होतय. फ्रेश राह मिठाच्या पाण्यात ठेवायचं.
हानी नाही मिठाच्या पाण्यात उकळून घेते ना प पहिला. चिरून मिठाच्या पाण्यात उकळत ते फ्लावर, उकळल्यानंतर हे जाते ना त्यातलं सगळं.
हा होय औषध जरा जऊ जातय.
हो हो बॅक्टेरिया सगळ्या जतात हळद थोडं हळद आणि मीठ टाकून उकडायचं हा. फक्त पाण्यात टाकता आणि मग भाजी करून टाकता का त्याची.
हा.
आम्ही नाही थोड्या वेळ उकड हे करते मी तर नाही नाही थोडं उकडून घ्यायचं पाण्यात म्हणजे मीठ घालायचं पाण्यात भर ज्यादाच मिठ घालायचं थोडं. जास्त मिठ घाल नंतर भाजी थोडं कमी मिठ घातल तरी चालतंय मग. उकळी येऊ पर्यंत पाण्याला. उकळी आली की एक दोन तीन मिनिट उकळ कि मग बंद करून टाकायच.
हा हा.
हम्म हम्म.
हम्म.
चालते आणि काय म्हणता.
आणि काय?
हम् काय नाही ब, ते उकडल्यानंतर मग शिजत ते लगे भाजी. कांदा टोमॅटो घातल्यावर, मी कधी म्हणजे तसच केलेत नाही कायम उकडूनच केले.
आ शिजत्या की व्यवस्थित.
शिस्त आणि ते भजी वगैरे पण करतात ना मंचूरिचे. त्यावेळेला पण उकडूनच घेतो, फ्लॉवर. थोडं म्हणजे ते त्यामध्ये थोडं हे असतयच कि वगैरे.
कशात?
फ्लॉवर मध्ये जरा कंटिन्यू असतातच पण जरा बारीक अशे, ते. फ्रेश असत केवढं जरी आपल्याला फ्रेश वाटलं ना तरी असतेच.
हा वरून जरी ते दि पण आतून असतेच.
हम्म, उकडून घ्यायचं जरा मग. मीठ टाकून पाण्यात, भजीवर कस म्हणता फ्लॉवर ची भजी. करत नाही का तुम्ही कधी.
नाही आम्ही कोबीचीच करतोय मंचुरियन कोबीचीच करतोय.
हम हम फ्लॉवर चे पण छान लागते.
हा हा कधी केलो नाही.
आ इथं याच्यामध्ये पण इचलकरंजी पण मिळत होते पण थोडे म्हणजे कुठेतरी कुठेतरी असतात ते फ्लॉवर मंचुरि.
नाही इथं खाऊ गल्लीत एक मिळत्या आणि राणी बागेपाशी मिळत्या.
हम् हम, छान लागतं पण तो फ्लॉवर मंचुरी कडक असते ना कडक त छान लागतात.
हम्म खाऊ गल्लीतली भा हम्म.
इकडे पण खाऊ गल्ली आहे. हा आता आहे ना कोल्हापूरला खाऊ गल्ली, दोन तीन जागा तिथं पण खाऊ गल्ली.
कोल्हापुरात काय कोल्हापुरात नाही मी तर इचलकरंजीला शा कॉलेजला जातोय ना मग त्याच्यामुळे माहिती इचलकरंजीत हाय खाऊ गल्लीत ह्याच्या अ... हा राणीबाग नाही सुंदर बागेपशी खाऊ गल्लीत झाले.
हा हा सुंदर बागे पाशी हो हो
सगळं एक एक
व तिथं पण फ्लावर मंचुरिइ आहे कि ते स्टॉल असतात ना तिकडे राणीबागेकडं पण हा कोबीची हा कोबीचीच हाय का तिकडे चालत चालते पण फ्लावर मंचुरीय घरात पण ट्राय करा छान लागत.
हांम्म
त्याला पण फ्लावर उकडून घ्यायला लागतो नॉर्मल नुसतं भाजी पण गेली तर छान लागतात फ्लावरचे
हा हा करतो घ्या ट्राय करतो एकदा.
भजी कसं करतो तसंच
हा हा
हम्म त्याशिवाय फक्त कॉर्नफ्लावर मध्ये बेसन टाकायचं
हा हा
थोड कॉर्नफ्लॉवर बेसन चटणी मीठ तेवढं घालून फक्त फ्लाॅवर असं बुडवून टाकले ना. हा चिकन सिक्टी फाय मसाला येतो बघा तो पण फ्लाॅवरला लावला तर छान लागतो.
हा हा
छान लागतं हां
ही फ्लाॅवर अन् ही कशी करता गोबीची मंचुरी
कोबीची पण तसंच की कोबीज परत शिजवून बारीक किसून घेतोय. मग त्यात जर गाजर तर असलं तर घालतं ते पण असं बारीक
बारीक किसून
घेतल्यागत करतोय कांदा पण तसचं आ अन् को हे कोबीज गाजर आणि हा चाॅपर तय कधी तर नाही तर मग असं जर मिक्सरला लावत तरी पण चांगलं होतय मग मैदा जरा आणि गव्हाचं पीठ मिक्सय छान होते मग. चॉपर सारख कुठं हे तांदळाच पीठ मैदा आणि कॉर्नफ्लाॉवर घालतोय मग जास्त पाणी टाकत नाही.
हम्म होय त्या ह्याच्यातचं होतं ते पाणी सुटतय हो हा ह नुसत तळून मग ते सोयास सॉस वगैरे
हा सोया सॉस आणि रेड चिली सॉस आणि हे क काय ते टोमॅटो सॉस घालून करतोय.
हम्म हं मग त्यामध्ये थोडंस कॉर्न फ्लॉवररमध्ये पाणी मिक्स करून त्या हे करतात.
हा ते पण हा चालते किंवा आस पण चालते हे पण छान लागते.
हो ते ड्राय लागत थोडं ते थोडं त्यामध्ये आणि कॉनफ्लॉवरचं पाणी होतं ना थोडं ग्रेवी टाईप होतं.
हा जसं ते भिजत ठेवायचं ते कॉर्नफ्लावर अन् ते पाणी म्हणजे ते जरासं घट आलं की मग ते व्यवस्थित
हम्म हम्म स्टॅच त्याच बरत ह
हो
आणि काय म्हणता.
काही नाही.
नुसते त्याची भजी पण तळून खाल्ले तर पण छान लागत जरा.
होय ते पण छान ते ते टोमॅटो सॉस खाल्ला का ते.
छान लागते ते पुढचं काय करायचं गरजच नाही.
हा
हम् जेवण नाही म्हटलं अजून. अ
जेवण झालंय आमचं.
झालं लवकर जेवता काय? माझी पण तब्येत बीघडल्या आज आम्ही पण नुसतं वरंण भात वर....
हा हा दवाखान्याला दाखवला काय नाही मग.
दाखवले टॅब्लेट घेतले दुपारी टॅब्लेट घेऊन जरा झो... उठले म्हणजे कसं ते इन्फेक्शन मिस्ट्रांना आणि मुलीला झालेलं. सर्दी खोकला ते त्यां.... संपलं बघा ति दोघंपण आराम झाले माझी तब्येत बिघडल.
हा हा मुलगी कितीवीला आहे.
मुलगी आता सेकन्ड स्टँडरला आहे.
हा हा
तिचा पण अभ्यास ये. चालू आहे.
कुठ बेळगावला राहता